जेवण करत करत बोलत चालत व्हय कधी.
हम्म खरं बाहेर आवाज घेऊन. येऊ देऊ नकोस. आत्ता करायले जेवण?
आज भात फक्त करणार भाजी केलेली.
हम्म जरा फोन जवळ ठेवकी ऐकू एत नाही काय.
मी मोबाईल मध्ये थोडीच बोलायल.
मग. कड घटल्यास.
हम्म हम्म काय काय करायल्यास.
अ
किती वाजता आलीस कामावरन?
साडे सात?
साडेे सहा.
साडे सहा होय.
हम्म
काय म्हणालतीस.
कोणीकड.
कुठं तर जावूया म्हणून.
मजा की.
मी म्हंटलो मला सुट्टी सुट्टी नाही ग काय सु्टी ना काय. दट नट काय आहे ना तस जाऊ सांग अ रोज सारा नाही आहे र
पुढच्या महिन्यात जाऊया म्हणून.
सांगितले की. तुला विचारतच नाही आता. असं म्हणाले.
म्हणशील काही नाही मी सुट्टी घ्या म्हणल्यावर घेत नाहीत आणि तुम्ही मला. मला का घ्याय सांगाले समून.
तला उपस आहे अग माझं तर मात कोलायच पाडे. मगच माांे लोकं फिरून नुकसान होतो
ह्
मी काय केलं आहे म्हणाला ज
पुढच्या महिन्यात ज सांगे
म्हटलं पैसे नाहीत नाकड
मग. म.
हो काय मी न तो च म्हणाला.
हम्म. दोघं जणच.
हा
हम्म..
दोघ घ कुठे सारख सारखं जाात बसायचं, पैसे नाही आहे.
बके झालं की दोनसा. दोन महिन्यात, चार महिन्यात किंवा सहा महिन्यात.
नाही त्यांना महिन्यात नाही त्यांना महिन्यात नाही
तर डोक्या पडल्यात काय?
फिरायला नाही आवड कंटाळला फिरायला
आवडते म्हणून काय सारखं, सारखं पळायचंच.
एक
हा.
तसाच ते.
अवघड आहे बाई.
चांगला आहे तर पैसे पाहिजेत फिरायला
चांगला आहे चांगला आहे खरं, बाकीचं पण बघा म्हणाव...
नंतर ना काय जायचंच आहे की मग म्हण कि तू.
माझं काय ऐकत नाही. आणि काय?
मला पण आता दोन साड्या आल्यात, पिकोफॉल ला....
बरं झालं की...
हं.
बरलं की म्हणलं
हम्म साड्या आला तर परकर आले फिट.
परकर कशाला? हॅलो! हॅलो आवाज येईना.
काय?
हॅलो आवाज येईना तुझा
ब आता यायला लागलाय काय?
हम्म.
ते मधी मधी होतय तस
का
आह
कशाला होतय म्हंटल?
काय माहिती तसंच होतय कम्प्लेंट पण करायल ते सगळीजण
हम्म.
असू दे बाय आता चालायचच झालं आणि एक आणि एक दोन वेळा लागला म्हणजे बास
हम्म.
हम्म नम्रताला फोन केलेलो काल
हम्म.
तिचं पण आज लास्ट पेपर होता
व्हय.
अकरा तारखेला येणार आहे म्हणाली तिकड
जमणार
जाणार आहे ती आणि गौरी जाणार आहेता ती गौरी सोळा तारखेला काहीतरी लास्ट पे पर त्या दिवशी येणार आहे वाटत पेपर देऊन मला म्हणा मी म्हटलेलो मी येतो खरं मग आमच क्लास आणि जरास पुढं ढकलल्यात नो
कसलं क्लास? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो सध्या आवाज येईना
हॅलो आवाजा यालाय मधेच तस होतंय. राहू दे तु कट करु नकोस.
हम्म.
मग मला म्हणालती ना की मन कारण की जी एस टी च त्याच्या आधी होणार होतं नव्ह
हम्म.
मग आता काय जाया मिळत नाही वाटतं. आज लावतो म्हटलेली सुट्टीला की आणि कुठे श्रीयन आणि श्रियाणी हायीत म्हणून नाही तर कशाला म
ते न्हव ऐक की मी काय सांगालतू बघ. आता त्यांना तू ट्रिपला येत. आणि हिकडं च्यांची ठरली. तर येनार नव्ह मंग?
मग काय सुट्टी एक दिवस घ्यायलाच पाहिजे आणि हेनी काय म्हणतात गुरुवारी जायचं. आधी आणि मध्ये जात्यात व्हय? व्हय.
की आधीन मधी सुट्टीच्या टायमिंगला गेलेले वेगळे.
त्यांचं पण सोमवारी सुट्टी असत्या म्हण रविवार सुट्टी.
दोघांचं पण वेगळं वेगळंच हाय त्याच्यामुळे तसं होतय ते.
हो त्या वेळेला आणि म्हणायचत ग की तिकड गेलीस आणि इकडं आली नाहीस म्हणून.
म्हणतच होतय म्हणणारच आहे तेे.
मग म्हण की तू, तुम्हाला वेगळ्या दिवशी सुट्टी असत्या मला वेगळ्या दिवशी सुट्टी असत्या.
मला सुट्टी घे म्हणत्यात.
होय मग तुम्ही घ्या म्हणाव की.
घेत्यातच की, गुरवारी काय त्यांना सुट्टी असतिया व्हय घेणारच की.
मग वरडाय नसेल कोण तिथं.
कोण ओरडतय?
मीते ते ऑफिस तेवढं एकदाच सोडू देत निगेटिविटी लई आहे त्या ऑफिसमध्ये.
त्यांना पण सोडायचंच आहे ग. खर काय होइच ना झालंय. अडकून ठेवल्यासारखं झालंय देवांपण.
नाहीैतरी काय. कोण रिलेटिव्ह जवळचं नाहीत व्हय? पावन कोण जवळचं नाहीत?
हायत की. नाही ग तसं मागत नाही ते कोणाकडे एवढं पाच पाच रुपये कुणाकड मिळणार?
असं जवळच कोणतरी पाहिजे देण्यासारखं. म्हणजे त्यांनाला कसं हळूहळू दिलं तर चालते मग.
बिचाऱ्यांचे सेविंग पण काही होत नाही.
मग असंच चालू राहिलं तर अवघडच आहे की सगळं.
तू आणि बाई टेन्शन देऊ नको मला. माझ आधीच डोकं फिरलय त्यांच्या मूळच. दुसरी कुठ बघायला होईना. हे फेडायचं होई ना? कायच पुढं होई ना झालय. असं अडकून ठेवल्यासारखं, मला तर असं थांबवाल्याच सारखं कोणतर असंच वाटायला.
ही मम्मी आणि काय सारखं सारखं मला बडबडा लागलिया इथं.
काय?
आता मी काय बोलत नाही उगच तुला टेन्शन यायचं.
माझं इथं मला क्लोजिंगच हे होईना ना ते टेन्शन यांच टेन्शन मी मरायची मधल्यामध्ये .
ही हिकडं रडायला लागल्या, तू तिकड रडायला लागल्यास, वेद्या, वेद्याच्या डोळ्यात भरली, वेद्या मम्मीला काय म्हणतोय माहिताय? गप की बाई, तू तिचं तिचं बघतीया कि ती, ती सांगल त्या वेळेला बघा ते की, तू कशाला उगस तला हे करायला .
हॅलो. त्यावेला त्यावेळेला सग
हम्म.
हा, म्हणायचं आणि पुढं न्यायचं तिकडं.
आता मला काय म्हणालती माहिती हाय?
हम्.
हम, योग आहे काय बघूया म्हणून
डोंबल्याचा योग.
झालं काय? माझं भांडी घासायचं थांबलय बे.
एक मिनिट थांब, एक नाही, दोन. जेवण झालं तयार करून.
भात लावला कुकर ला, डबा धुवायचा अजून.
हा हा हा कपडे कधी धुतीस ग एवढ्या वेळाने येेतस, आणि
त्या रोजच्या रोज धुत्यात होय, कपडे ऑफिस.
तुझा ऑफिसच आहे ना लक्षातच नाही एक दिल्यात, काय दोन?
दोन हायत.
हम्म हम!
एक धुऊन इस्त्री करून ठेवलेलं घातल्या जात दोन, तीन वेळा. ते धुवायचं आय. खरं अजून दुसरं इस्त्री कराय नाही म्हनून आता उद्या तेच घालून जानाराय. उद्या डोक्यावरून आंघोळ करायच आय जेवण करायचं
उद्या-उद्या का डोक्यावर न?
केस घान झाल्यात म्हनून
हा. तू आठवड्यात ना दोन वेळा करतीस वय?
हम तेलकट झाल्यात बाई केस.
हम्म. हेअर हेअरस्टाईल नीट बसते काय?
कुठल काय बस्त्या कस तर घालून जातोय.
केसांनी कट केले तिच्यात म पट्टवल्या निघत असतील कि साईड ला?
ते माहीत नाही कट केलेलं सांगाय नाई. आता आणि ओरडत्यात.
का?
चालतंय
का आवडत नाही व्हय?
म्हनून सांगितलं नाही मला.
हम्म कशाल सांगतीस?
केस कट केलं म सांगितलंय तर कसं कट
हम् मी पण बाई केस वरती टांगताना ते पुढं पुुढंच यायला लागलं माझं.
हो थोडं ये.
खाली असं काहीतरी म्हणजे एकदा पाठीमाग काहीतरी क्लिप त्यांनी लावलं तर एवढं काय वाटतं नाही. विंचरून घेताना पोणीत घालताना खाली जर अस घा- घातलं.
परत कॉल अंत कत काल अलसत जर हॅलो!